हॅलो! हॅलो, हा आत्या, काय म्हणते तब्येत?
चांगली आहे, आवाज तर मोठा करून
जेवण वैगरे? काही नाही, ठीक आहे, जेवण झालं.
हो, झालं जेवण.
हो का? काय चाललंय मग? पाणी-पाऊस काय म्हणतंय तुमच्याकडे?
चांगलाय पाणी-पाऊस.
हं का, हं का? मध्यंतरी पाऊस नव्हता.
हो.
मग शेतात काय लावलं होतं?
कापूस
हो का?
हं
मग दुबार पेरणी केली का? पहिलेच पेरणी येऊन गेलं, मग चांगला...
अं
म्हटलं, कापूस आला की! पहिली पिकं जळून गेली, परत लावलं.
हो, डबल लावून झालं ना यावर्षी?
हो का? पहिल्यावेळेस काही आलंच नाही का?
नाही.
हं, पाऊसच पडला नाही, त्यामुळं काय...
हं
बाकी, तब्येत बरी आहे का आता?
हो, चांगली आहे.
मामांची?
त्यांची पण कापूस बद्दल माहिती.
का कपाशी कधी लावली मग किती दिवस झाली कापूस लावून.
ती तर आता दीड महिना होत आला ना.
हा का मग ती नेंदयला कधी येते?
पाऊस नाही पडला ना.
अ लावल्यानंतर म्हणजे आपण टोकन केलं बी टाकलं त्यानंतर. ते रोप किती दिवसात वर येत?
ती पाच सहा दिवसानंतर
हा आणि मग ते आपण म्हणतो की नि निंदायचंय निंदायचं. म तेे निमे कधी येते?
हं
निंदायला कधी येतं मग ते?
निंदायला आभी पंधरा दिवसानंतर येतो निंदताना आपण
पंधरा दिवसानंतर
अगोदर शेतीत शेतीची मशागत करायची अगोदर
हम्म. हा बोला
हम्म.
आणि निंदायला काय करतात म्हणजे काय काढतात? टण आलेलंच काढ जात का साईडच हम्म माझ्यासारखं तर एखाद्याला कपाशी भी समजायची नाही
नाहीच नाही.
मग असे निंदा किती करावा लागता?
तीन.
तीन
मागचा जर पाऊस आला ना मागचा जर पाऊस आला तर तीन निंदण्या करावा लागता
हम्म..
हो
म्हणजे मग जोपर्यंत असं आपलं एखाद फुटाच झाड होत नाही तोपर्यंत निंदनी करावे लागते बग
हा.
हम्म मग त्यानंतर किती दिवसात कैऱ्या वगैरे लागतात त्याला कैराया लागतात? नाही पहिले फुलं लागत असतील ना?
ह अगोदर त्याला झाडला वाढ येते वाढ नंतर त्याला फवार कराव लागते.
हा हा कीटक नाशकाचे
हा फवारे केली का लगेच परत वखटी करायची
हा.
मग त्यानंतर मग ते फूल लागतं
हम्म.
तर दोन अळीच म नंतरच फुल लागत त्याला हम्म या वर्षी ना उशीर झालेला आहे हम्म.
त्यामुळे ह्या वर्षी उशिरा पिक येईल
हो उशिराजे या वर्ष
हम् फ फुल आहे की फुलाची ती कैरी बनते ना मग ती म्हणतात. कैरी म्हणतात ना त्याला त्या बोंडला.
हम्म.
त्यात ते वाळून काढायला किती दिवसात येतो मग लावल्याव? असून कापूस काढायला किती दिवसात येतो म्हणजे आता तुम्ही आता जुलैमध्ये लावलाय.
तरी जुलैमध्ये ल जूनमध्ये लावला म्हणजे आम्हाला हाय ना? अर्धा जून पण सापडला नाही. या शेवट शेवट सापडला
हा जूनच्या शेवट शेवट हा पाऊस नव्ह तास सुरुवातीला ना?
दया मला.
अच्छा! म्हणजे दिवाळी झाल्यावरच तुमच कार्ड आहे.
हो हो या वर्षी म्हणजे उशीर झालेला आहे ना लावणीला.
हम हम हम. लवकर लावली तर दसऱ्यात
हो जून म्हणजे सात जूनला कधी लावणी चालू झाली.
हम्म हम्म
चार पाच दिवसा मध्ये ऊन जाते लावण मग. तर मंग दिवाळी च च्या उदर म्हणा नवरात्रामध्ये येतो मग कापूस.
हा आता हा. बराय भाव चांगला मिळतो का मग कापसाला? हो चांगला मिळतो. हम्म नसला भाव तर मग तुम्ही काय भरून ठेवता का घरामध्ये साच - -
काय करायचं नही त्याला तर घरात ठेवायल तर चालणारच नही.
नाही का? नाही मला वाटलं की म्हणजे जर भावने आता पण एखादं पीक काढलं आणि त्याला भावने मग घरात साठून ठेवत मग भावाला की काढू असं तर काही करता येत नाही.
नाही ते जिवारी बाजारीही राहू शकते घरात कपशी राहू शकत नाही.
होय का? हा.
हम्म.
आणि मग ते पीक काढलं, कोणतं पीक घेता तुम्ही?
काय नाही, आपलं कोडांचं आहे ना.
हा हा. त्यामुळ उन्हाळ्यात पिकचं नसतं.
पाणी जर राहिलं तर मग आपण काही पण हारबरे गिरबरे घेऊ शकतो.
हा हा हा. नसला तर मग काही नाही म्हण तुमच चार महिने सहा महिने मग शेतासच पडतं का शेताच शेत रीकामचं पडतं मग सहा महिने
हो
हा, थोडं उलट पालट करून घेता येतं.
या वर्षी काही लवकर शेत खाली होणार नाही, मागचा पाऊस जर चांगला पडला तर बरंच बरेय.
हा हा. आणि मग कपाशी सोबत साईडला काही डाळी, साळी किंवा घरासाठी काही भाजीपाला वगैरे पण लावतातच. तुम्ही त्याच्यासोबत
म लावतो ना थोडसं, मग मूंग लावलेला थोडसा, उडीद लावला, तूर.
मग ही पिक आधी येऊन जात असतील ना, कपाशीच्या आधी तूर, मूग, उडीद. यांचा कालावधी किती दिवसाचा असतो?
आं
हे किती दिवसात येतात, म्हणजे किती महिन्यात येतात?
उडीद, दोन महिन्यानंतर येऊन जातो. मुंग पण येेऊन जातो तेव्हा, मूंग, उडीद बरोबर येता. फक्त तोर येणं उशिरा येते नाग दिवाळी झाल्यानंतर तोर काप काढता.
हम्म, आवाज कमी करा ना. आणि, ते झाडावरच वाळू देता का मग तुम्ही
हो हो सुकू देतो तोरीला. तीका सुकली का, सुकली का लगेच कापायची तिला लगे दहा-पंधरा दिवस पोट द्यायची. कापून, मूंग मशीन मध्ये काढयचे.
आसं, मशीन मध्ये निघते का आता पहिले अशे झोडपणी वगैरे करायचे.
नाही, नाही, झोडताना तसे, थोकावं लागते पण आता, कंटाळा येतो ना मशीनवर
हम्म हम्म हम्म आता आलंय साधन तर मग मशीनमध्ये वा
हो हो आता काय आहे तर, घरच्या घर तोवर पण टोकलेली पण आता नाही
नाही आता शरीरात साथ देणार नाही आता वयमानानुसार ते होणार नाही, पहिला जुनी लोक सगळे करायचे ना आता
आग आगबाई घरीच, एक-एक, एक-एक, दीड- दीड क्विंटल तोवर घ टोकलेली, मी एक तिनी. हम्म फक्त घ्यायला यायचं भाऊ बस.
हम्म, नाही घरचे दाळ-साळ असले की परवडत पण हे बाहेर घ्यायला गेलं की हित आमच्या सारख्याला मॉलमध्ये घ्यायला गेलं की, मग कळतं की ते भावे-दावे साळींना, त्यामुळं
खोट बोलायचं का?
हम्म हा मग काय, त्याच्यासोबत ते पण येऊन जातं जेवढं आपलं तेवढं आपलं. दहा वर्ष जास्त पाली त्या दिवशी हा, त्यावर्षी हायदय खायचं, ज्या वर्ष कमी आली त्या दिवशी, त्यावर्षी कमी वापरून खायचं.
हा हा तसं आहे ना. जास्त जर तोर आली तर तोर विकून टाकायची हारभरे भरून घ्यायचे हारभरची डाळ करून घ्यायची.
हा हा हो लागते ती पण लागते बरोबरं है
आणि आपल्याला कसं कोणी येतं चालू राहत ना....
हो मग
हम्म
शेतीमधून उत्पन्न आहे का, घेतो?
हम्म
होके. पावसावर पण अवलंबून आहेे शेत. ते पाऊस जर व्यवस्थित पडला तर चांगलं पीक येतं आणि स्वतः स्वतः कष्ट केले तर चांगलं पीक येतं.
हा बाई अगं बाई दुसऱ्याला द्याला दुसऱ्याला ब जर दिली ना त घाण करून टाक
हम् हम्म ह शेवटी आपलं म्हणून नाही सांभाळत ना ते.
ह ना नइ ना, आणि आपलं कसं आपल्याला कुणाला झूप द्यायची दुसऱ्यांना.
हम्म
माझ्याकून होईन तेव्हा तोपर्यंत करीन नाही झालं तर घरचे लोक पण काही म्हणणार नाही तू जायच शेतात पण आपले हात पाय चांगले अजून.
हा तोपर्यंत करायचं.
करायचं बसून माठाचं पाणी पुरत नाही.
होय बरोबर आहे. चांगलंय करा पण तब्येत संभाळून करा.
हा. आणि आपल्या हात पायची पण मेहनत होऊन जाते ना घर बसून बस तब्येत बिघडून जाते.
हम्म
पिरिड जोळून जात शरीर.
हम् चांगलं आहे म बाकी काय अजून बाकी सगळं ठीक चालूय मग.
हा
रेखा ताई त्यांचं बर हाय.
हा तेच म चांगलं आहे तिचं पण.
ह दिदी गेल्या का मग पुण्याला?
हा हो गेली ना.
हा हम. चांगलं झालं. काय झालं.
काही नाही.
हम्म हम्म बाकी काय चाललं मग आता पाऊस चालू आहे का आज?
हो चालूच सकाळी आता बन आहे पण आता वारा चालू आहे आमच्याकडे.
हा आमच्याकडे पण काल खूप वाराच होता. पाऊस पण होता काल दिवसभर आज तर काय मी आ
ह म इकडे ये आ इकडे पण त चालू नस आसं सकाळी सकाळी लावून देतो. दोन दिवसापासून घरी जण मग कुठे गेलिस शेता.
ह पावसाचं पण काही करता येत नाही सगळं शेतात चीक चिक होऊन जात.
हम् नाही शेतामध्ये गेलं त माणूस. गेलं तर काही ना काही करतच म्हणा एवढं आहे थोडंफार. पाच दहा मिनटं अर्धा पवून ता बसता. ब दुसर काय नेम म्हणजे तेवढं मणा हर कां पाऊस नाही पडत आहे झिमझिम झिमझिम चालू आहे बर एवढं जे.
ह -ह- चालेल मग घ्या तब्येतीची काळजी
हो सर्व ठीक आहे ना?
हो सगळ ठीक आहेत, सगळ्यांच चांगलं आहे. हो चांगली त्यांचे काय गुडघेच दुखतात गुडघेच त्रास देतात त्यांना
हम्म
हम् गुडघ्याचाच त्रास झालंय बाकी काय नाही, बाकी सगळं चांगले चालेल, ठेव मग आता?
हां बाय.
हम्म.
किती जाल झालं.
तेरी